हॅलो हा बोला काय चालू आहे
काही नाही बा इकडे येल होते मी
हाव काय
हा काय चालू आहे त्याला
हम्
काय चालू आहे
काही नाही
हा
हम्म आता पाणी चालू आहे तर घरीच हाव
तू गेलती का शाळेत
नाही ऋतू काही गेले नाही शाळेत आज पहिलाच दिवस काही गेल नाही
नाहीय का झाला का
हा निंदन झालं खत रायला आता टाक्याचं
हो आमचाही खत राहील टाकायचं
एक दिवस खत टाक्याले चाल जा मग तुम्ही चाल जा मा वावरात
हो कस्याही बाया फिटतात ते जमादारीन काही नाही बाया देत नाही
हा ना ते जमादारींच्या भरवस्यावर काही बशाले नाही पुरत आता हम् काही घरच्या घरी करायला पुरते
हा
हम्म
वैष्णवी आलती कि नाही
ती ना
हा हा
ह हम्म अश्विनीचा बड्डे झाला आहे ना
हो काल दरा बड्डे आजच फोटो त रात्री त्या याचार टाकेल
हा
ते अकोल्याहून ची तब्येत नाही बोरोबरतिकडे जायल आहे
हा काय
ऑपरेशन झालं त
आ
हा मग आता इकडे मग इकडे कालच आली परवाच्या दिवशी घरी बड्डे केला मग आज रात्री
हो काय हा हा परीची पिऊची लागलीअशील आता शाळा
हो लागली ना आजपासून लागली क
हा हा
हो
हम्म कशी आहे तब्येत तुमची
मई चांगली आहे
हो काय माग खूपच खराब झालत्या तव माय बाई
माग मी दीड महिना झाली त्यातच हाव मी हो
हम्म हम
हम्
जेवण झालं की नाही चहा पाणी झालं
हो झालं चाहा पाणी तिकडलं बांध काम झालं का राहील
चालू आहे ना आता स्टाईल लावणं चालू आहे
हो काल मी तिकडे गेलती त मेडिकल वर तर मग सुरेश होते बाहेर ऊभे हा म नैना म्या म्हटलं मिस्त्री आहेत आ सुरेश मनत हो मग मी काही गेली नाही हो नाही तुम्ही आई विचाराता काल म कजो वड्या आपो
हा हा
हा
हम्म काही नाही आता ते गॅसचा कटा आणि ते स्टाईल लावणं चालू आहे
हा का हा हा
हम्म हम्
ी बाॅग घेत नाही माहित
हो ना
हा
हम्म हम्म
कोण तिकण गेल्या नाहीहि त्या म जाान दोन तीन पेप झाल्या तस एग सकाळ संध्याकाळ सकाळ सध्या काळ
हा काय बरं झालं माय निंदन झालं आता पाणी लागलं चालू
गे तेवार चालत नाही आता आज
हा ना
हम्
ते अर्ध्या तिकीटाचं कारड
हो काढलं ते आता याचं राहिल मला ते पंधरा दिवस झाले
हो काय हम हम्म हम्म
याच्यात हे बलूता काल सगळ्या बायान काज कती
हो काही बाईण काढली आता मला राहिलच ना मा काढायचं
हा ना
दिवशी का
हा ते्हा सांगत मग मेस काढून आली मग त्या दिवशी
हो ना हम्म.
ह
अ हम
परवागिंत चंगलायत वैष्णवीसा
ह हा चांगला आहे मस्त खेळते हम्म काल आलता आणि तिचा व्हिडीिओ कॉल
हो का हम
त्याचे आबा गेले होते सोबत आता ते आले घरी इकडे
हो त्या दिवशी फोटो दिसलेत र कोणाचे ते
हा अंशू होता आणि लगे ते आवाजी होती त्याचे हम्म
होा
हम्
दुधाला आलता का मग जला का चहा करून तिकडे
आलता ना दुधा मला आता फोन कराव लागेल ते येतील त्या घ्या द्यायले
हो का हो हो ह ना
हा
याता आपकी बेटाची मीटिंग कर दयता
आता शनिवारी घेऊ ना
बरं अखरी किितत आता ते
हा आक्रया किस्त.
हम्म.
हा..
एक खट्टा भरून टाकू आता ते.
ह हो एक खट्टा भरून टाकू.
फाईल करून टाकू मग आप..
हा चालते ना ते सर आहे तसेच.
हाव ना.
हम्म.
हम्म हम्.
ते दुसरे यच्यात भरला का ते पुस्तकात पण.
हाव काय हा पाहु ना मग.
सरले विचारूया.
हा. हम्म.
सारे सारखे वाटते घरी ते.
हाव गेली ती घरी.
हाव काय हां.
हम्म हम्.
त्याआरती ईद्रंआलती ना अली न इ ग ती.
कोन ते,
नाही का हम्.
चाल शाण काव शेगावले एकादशीच्या दिवशी.
हो जाऊ ना.
हम पाझ्या मग तिकडे बायले म्हणून. मग आपण क्रुझरच करूया. हा नाही चिखल दर्याल चाल सल तर चिखल दर्याल.
हो चिखलदरा्यालाच जाऊयात म्हण चिखलदरा नाही पाहाला बिचारे ह्या.
हव काय.
हं हा.
हम रईवारी स जाऊ मग.
हो रईवारी, जमा दारीन बई बाया करते तिकडे. केला की, हां.
हं बाया लवकरच होतात एका बरी.
हो हो होतात ना एकदा सांगतलं की.
हम.
ह.
हम.
सैयपाक कउन रायली ना दु तू.
हम्म.
ऋतू स्वयंपाक कुरुन रायली का.
नाही हो इतक्या लवक.
हा.
हम्म टाईम आजून स्वयंपाकाले.
हाव काय.
हम्म.
ते.
हो ना जेवतच नाही महिना.
नाही काय.
हम्म जेवतच नाही कही.
हम वय हो नाहीेमीी म्हणते माझ ऋतू लोड झाली ऋतू लोड झाली.
हो ना.
ह हा.
हम हम.
मयुर यंद आती बाय तेलरती पर्यासाठी तेला. क्या बन तर तसं आलं ना त त काही आली नाही मग ते.
हा.
पाण्याच्यान्मशन आध.
हा काय येऊन नाहीत राहिल काय तिचे राहि. ब पैसे हो का ते माग. केव्हाशी केली ती तर आलच नाही कधे.
नाही आलेच नाही ति ते तिचं ते आधार कार्ड बदललं असून ज. घरच वेगळं झालं नाही वेगळं होत. इ पल्याला नावान वात ना.
हा हा हम्म.
आता आलं म्हणताात बेट डबल करा म्ह त गलाेलेच कर लागते त.
हो काय. हह.
हम्म.
करून टाक म्हणा मग लाव.
होा ना आता लगन घे रे चार पाच तरीच्या आईच्या घरी गौरीच्या घरी.
हो हो.
हा....
हो का...
आता काही जाणंवत नाही पण हे चुकले लग्न....
हा....
हा....
हम्म हम्म....
आजमा होताय वाढ दिवस का कर....
हो काय हा हम् हम्.
कोणी नि राला आ तुम्ही.
हाय आहे. अ लावत्या मग.
होणा लही नाता म.
हा. काल आमच्या याच्यात देस नव्हतं माझे नेटच नव्हतं ते अश्विनील फोन नाही लावण झाला आमचा. नटच नव्हत आमच्या याच्यात ते रेंजच नाही नव्हती. काहीच नव्हतं काल हम्मम. हम्म.
हम् इथे बालक गरीब.
होा आला वास्तथोबा.
हो का वरात केलता आटची.
होा वारात गेला की....
हो ना ते केला मा दाड नाता....
हाव काय हा असं काय....
हम....
हम्म हम.... हम....
प पकरायला का झाला हेसा....
येरायला.
हो का...
हम्म हम्म....
दुध आला हो आलता ना इकडे मग आ... क लव हम हा... गीताबाईच्या नातीचा आहे बर्थडे घाला..
हो त्या दिवशी होता बड्डे आलता का तुम्ही...
कधी नाही...
हो काय चांगला झाला की बड्डे...
चांगला झाला हा...
हम्म...
हो हो...
हम्म हम....
हम... तहिल म्हणून पाहिजे मंग बायाचं जमा झाारीहिल..
हा हा...
हा...
हा...
हम्म... इथे बालची आगी करां लागेल म्हण तुले....
हो हो करत ना आता ठेवते ऋतू ऋतुली... अ ऋतुल सांगाला लागेल ठेवायला...
हा ना...
हा हा...
अ गाडी घेऊन गेलता का तो.
काय मी काय गाडी घेऊन गेलताय की काय तो.
हा
हम्म.
हा बर अजून तेही
हा काही नाही बा मग ठीक आहे.
ह तो म....
हा हो ठेवा ठेवा...
ह...